हॅलो
झालं का जेवण नाश्ता
हो हो तुमच झालं
हो झाला माझा आपण
बरोबर मग काय चालू बरी आहे बरी आहे तुमची
आ ते सांगतीय
बर काय नाही निवांत चालूय आमचं तुमचच सांगा काहीतरी हम्म
काही नाही बा निवांत आहे सध्या तर
निवांत बर आहे ना क्लास वगैरे काही
मस्त चालू आहेतेत
बरबर झाले मग कामा बिमा आमचे बी बरे आहे नाही झाले हो झाले
ला
भांडेर लवकर झाले आज भांडे राहिलेत फक्त बाकी झाले कपडे लावलेत मशीन ला
हम्म म्हण
मग काय म्हणता बाकीच सांगा
बाकीच का ना घरचे बरे आहेत आमच्या तुमच्या
आमच्या घरचे बरे आहेत
बरं बरं
काय म्हणतात तुमच्या नंडा क
काय म्हणत नाही काय म्हणणार आता
काही म्हण मॅच्यासाठी
आपल्या आपल्या ड्युटीवरर जातात काय म्हणायला घरी तरर पाहिजेत ना
हो ते पण आहे मग घरी असल्याच्या नंतर
नाही नाही होत भांडग आमच्या एवढ्या
नाही का मग थोड्याफार होतात का होौ का
हम्म तेवढ्या बर होतात तेवढ्या तर व्हायलाच पाहिजे
हो मग घर वाटत नाही ना
हम्म ती शांत शांत काही करत असतो आम्ही अकरा वाजता उठून काहीतरी बनवायचं खायचं भूक लागले क
ह अरे वा मस्त आहे मग
तेजण
ह का
हम् काहीतरी मज्जा तेवढीच दिवसभर घरी ना दोघे पण संध्याकाळ चालल्यावर तेवढंच जरासं
मनोरंजन
मनोरंजन
ह
एवढच जरा हो भोदाला तेवढाच वेळ तेवढाच वेळ भेटते ना मग सकाळ स भेटतच नाही
हो
ज्यास त्यालाच आवरायचं पडते
हो ना सकाळी घाई घाईतच राात हे सगळं हो
त्याच्यामुळं काही वेळ भेटत नाहीले
हो ना संध्याकाळ लं मत तिंगण चालू असेल मग तुमझचा
काम चलाते घन का अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कसं आहे राहते
हो का बर आहे मग
ज्या दिवशी आम्हाला चवीचे खायचे असते त्या दिवशी आमचे स्वयंक बिघडते
हो का मग परत काही झारी बरर खायचं
हा मग काहीतरी म्हणून कायचं रात्रीला उठून
न वर वा
हो घरचे खातात बाकीचे आम्ही तिघी जणी मगत असतो शोधा शोध काय भेटते का काय भेटते का कायला
हूं का
हम्म दूध करायचं आंब्याचा रस करायचा ना त काय पण
हो काय
हम्म
बऱं हाय ब अजून तुजी मज्जा हाय म
तो मग घे आमचं
पण करा करा काही काम
झूप द्यायचं घरचे काय करायच
झोप येते व्हय मला
एक झोप घ्यायची परत उठायचं भूक लागली की
हाव काय.
हम्म
मंग इकडला केक करून खायचा.
थोडस काय तरी करून खायचा. ते तिघीला ऐकंमेकीला विचारत काय करायचं काय हाय काय नाय. ते करूत ते करूत
हो मं त्याच्यानंतर खायांच व्हय.
हा ते रात्री तर म्हणत होते खोबऱ्याची डाडू करत अकरा वाज ता ते तेवढ्या वेळेत झाले नसते ना लय वेळ लागला असता बनवायचं भाजायचं.
हो ना.
करायसी.
हो.
काय बरोबर होता.
लाडू ला वेळ लागतो ना
हा लाडू ला वेळ लागतय लगेच्या लगेच काय होत नाहीत.
नाही तेवढ्या वेळात घरचे उठले असते हाणल असत मग तुम्हाला
पण ला हाणलं नसत हाणलं नसत पण भलत्या वेळेला का? बाराच्या आत खायला लागतय आमच्या इथं
हो का
रात्री ला बाराच्या आता झालं नस त्याना त
तुसरा दिवस निगण्याच्या आधी
हं दुसरा दिवस निगण्याच्या आधी
कुठ हाय
तसं म्हणून
दुसरा दिवस निगण्याच्या आधी खल्ला की पाहिजे.
काय नाय मग दुसरा दिवस निघायच्या आधी करून घ्यायच मंग ते येळ झाला असता ना त्या लाडूला
हो ना बारा वाजतेच असते.
बारा वाजलेच असते भाजायला हे पाक करायला त्याच्यात सोडायला लाडू बांधायला
हो ना
मग घरच्याची झोपमोड आमचं झालं असत खाण
हो.
द्यायचं नाय ना
तेच की मिक्सर मधून काढायच म्हणलं की,
आम्ही नवीन नवीन रेसिपी बघत असतो. ट्राय करत असतो. पण आमच्या बिघडतात.
त्या दिवशी आम्ही घट्टे घट्टे गेले ते गट्टे राजस्थानी रेसिपी त्याच्यासोबत मी केले होते बटाट्याची वडी दोघे मची चुकली
हरेर हरेर
ते बरोबर झाले का ते बटाट्याची भाजी आमं बद्ध
केला
डलं खाान र बी न खा खाली ना
ह
म्हणजे खागले ते म्हण गुट्टे
हो
काय केले ते गट्टे
हम्म
नवीन नवीन रेसिपी केली की पण बिघडतेच ना सगळ्यांची
हो
म्हणून
नवीन नवीन बिघडतात
आध झाडली दोघीचीी पण
हो का चांगलं तिला मग तुम्ही मस्त उपाशी मारता अर्ध्याईला पोटाला
हो
ह
मग म्हणायचं भूक लागली भूक लागली भूक लागली नाही आमला आवडी नाहीकी ठत त्या दिवशी ते लगपच होती गुरुवारचे
हा हा
काहीतरी वेगळा कराव म्हंटलं ना ते भजावधी बजत म चटणी नाही मीठ नाही ते त ते झालं झाल त्याला बेसन लागायचं सोडून बटाटे बाजूला आणि बेसन साईडला झाले होते
अरेरे
मग कसं
हो ना
हम्म
त्याच्यानंतर भाजी बी नाही चांगली
त्याच्यानंतर भाजी बी नाही चांगली एक बेसन ते घट ते बेसला जे म्हनटले होते ते उकडले आर्दे उकडले नाही आर्द शिजले नाही एक कडक झाली अस एकदम कडक
तरी तशीच
तरी काढले तर जेत
बुका लागल्या ना काय करणार आहे तु
हा
खान लागते म
आम्ही तिघे जण इेते हे करतो बाकीचे खातात घरचे जसं असेल तसं आम्ही नाही पण आमचं लही सुरू असते असंच झालं तसच झालं
हो एखाद्या दिवशी मार खायला लागेल
असं तर होणारच आहे एखाद्या दिवशी मार
मार नाहीयच शिवा खाल्ल्या की मग जाते बराबर
हो जाते
हम तेिच करा लागते मार नाहीचा शिवा खायचा मस्तपैकी गोड गोड लगे मग बाकीचेे खायच
असं कराय लागते ह
होऊन जात जास्तीचं सगळं
ह पण नवीन ट्राय केल्यावर मासाला करायचं रा ना
हो ना हो ते प नाही ना
करायला फातीमाणूस एक होऊन जाते एक
ह ते बिघडते त्याच्यात आपली काय गलती नसते ती त्याची रेसिपी चांगली नसते बिघडते त्याच्यात बिघडते ना त्याच्यामध्ये आपली काय गलती नसते तस मोरच्या रेसिपी सांग त्या समोरच्याची सांगणाऱ्याची गिलती असते ते व्यवस्थित सांगत नाही हा समोरच्या व्यवस्थित सांगत नाही ना
म्हणून आपल्याला समजत नाही
म्हणून आपल्याला समजत नाही ना आपले बिघडते मग
कशी करायची कशी नाही लय वेळा पहिल्यांदा लय वेळा पहिल्यांदा जे ट्राय के ते लय वेळा चुकलेलाय
हो का बरं आहे
म्हणून दुसऱ्यावेळेस होते चांगलं पहिल्यांदा बिघडतेच
म्हणूनच तर म्हणायला लागली ती की सांगणार याची रेसिपी चांगली नसते
हो तसच म्हणा आता काहीतरी
हो मग आपल्याला कशाला कायचगेल त्या समोरच्या ज रेसिपी
आपली काही चूक नाही राहात त्याच्यात
हा आपण व्यवस्थित करतो
हम्म माप कळत नाही ना कधी कधी
मंदबदक माप पण नाही कळत थोडं फार काही कमी जास्त झालं की होते
बिघाडते लगेच
हा
भाजी वगैरे येते ते ठीक पण असं एखादं जास्त करायला गेल की ते नाही येत.
हो का मी करते मी करते एका मी करते
आप्पे -आप्पे केले होते आमचे आप्पे सगळे अर्ध करपले अर्ध‌ चिकटले
ह
आम्हाला डायरेक्ट दहाच वाजले दोघीला जेवायला अप्प्याच्या नादात
मग तस वेळच होती त्याच्यात
लय वेळ झाला होता आम्ही बसलो होतो आठ वाजतापसून आम्हाला दोघीला दहाच वाजली खायला
ते छोटे छोटे रा ना त्याच्यामुळे
हम्म छोटे छोटे त ग वेळ घेतला तरी बर आम्ही खिचडी करून ठेवली होती अगोदर
हो ते मोठ्या -मोठ्या वस्तू असल्या की काही नाही वाटत तेवढं
हम्म चपात्या भाजी झाली की झालं काम
होय छोट्या- छोट्या या न परेशानी होती
होय
होय ते जरा- जरा शयायला काही नाही
छोटे-छोटे वांग्याच लय होत काढा वाटा
हो ना
बारीक-बारीक सगळं एक -एक गोष्ट ध्यान द्याव लागतं.
हो ना
हम्म आमच्या ताई तांदळाची खीर लय भारी करतात.
हो का
हम्म तवा लय भारी केली होती.
कोणी केलती?
आमच्या ताईने म्हणजे आम्हाला करायला लावली होती.
हा हाव का?
पण लय जणाची करायची होती ना आम्ही थोडं थोडंच करू लागल म्हणजे मला करायची होती थोडंच करू लागल मग त्यानीच केलं बाकीच.
हा
हम्म भारी केली होती पण खीर एकदम मस्त
हो का?
घट घट्ट झाली होती पण चांगली झाली होती.
हा खीर जरा पातळच चांगली लागते.
हम्म तांदळाची होती ना?
हो तांदूळ जास्ती झाले असतील?
हो तांदूळ जास्त झाले होते
त्यांच्यामुळे
खुपना द्यायची होती सगळ्यांना म्हणून
हो का?
हम्म अजून एखाद्या दिवशी करायला लावायला लागल तांदळाची खीर आवडली मला त्या देऊतची पण मी दुसऱ्या दिवशी खाल्ली होती त्याच्या.
त्या दिवशी काऊन नव्हती खाल्ली.
लय वेळ झाला होता आम्हाला.
हा त्याच्यामुळे भूक गेली होती.
राजले होते.
हो का मग रात्री काय बारा वाजता खाल्ली की काय?
दुसऱ्या दिवशी खाल्ली सकाळी